हलो
लागला ना... काय चाल्लय?
हॅलो... हा... चालू ए सर स्वयंपाक करते
काय स्वयंपाक करत
एक सुंदर भाजी बनवते मी टेस्टी
कोणती भाजी बनवत आहे
अ मी. पालक पनीर बनवतीये.
पालक पनीर अन त्याच्यासोबत?
पालक पनीर सोबत मी अ बटर लावून. छान पराठे बनवते.
मस्त मजा आहे मग आज तर तुमची.
हो छान
आमहीदा छ पैकी बट त्या वात पांग्याची भाजी केली
हम्म छान बेत होता तुमचा पण
हम्म तुमच पी मस्त आहे संध्याभ
हो हो
श सगही काय केलत
सकाळी आम्ही मेथीची भाजी केली होती
हम्
आणि फुलके केले होते
हम्म
आता मी एक
सोल
नाही राज नाही आला अजून ऑफिस येईल आता तो येणार आहे म्हणून मी एक आता पालक पनीरची भाजी बनवते तर ती मी आता एक जुरी घेतलेली आहे पालकची ती छान स्वच्छ धुवून घेत दोन तीन पाण्याने
हा
एकदम पान पानच घेतले आता सगळे पानं तोडून छानी बॉईल करायला ठेवते
हा
म्हणजे ठेवलेच म्हणावे आणि ते दोन तीन मिनट टोकू देते त्यात थोडीसे दोन तीन दाणी साखरेचे घातले त्याचा रंग बदलू नये म्हणून
हा
हा
अर काय करायचं माहितीय का तो पालक बॉइल केल्यानंतर ना आत्या ह आपलं आईस वाटत असतं ना थंड पाणी एकदम त्यामध्ये ठेवायच बडीच तथून काढणं लगेच गोल्ड झाल्यानंतर त थंडपणा टाकायचं म्हणजे कलर ग्रीन रा तो पालकाचा
हो हो
णटीप
हा
पण ग्रीन ग्रीन दिसती भाजी
हो आणि आता मगं दोन चार लसणाच्या पाकळ्या घेते अ्र घेत
ह्म.
आणि, थोडां खडा मसाला. कांदा, टोमॅटो.
ह्म. पनीर डायरेक्ट सोडायचा पालक पनीर मध्ये फ्राय नाही करायचा
हो नाही ना ते मग सगळं शेकलं की मिक्सर मधून फिरवते
आणि त्याच्यानंतर त्याला फोन नि करते
त्यात मसाले. परत तिखटं, हळदं. मीठ टाकून, ती ग्रेवी ओतून देते. आणि, त्यात मग पनीर सोडले.
ह्म चालतंय.
अ.. उं.
शकू ताईचा आला होता, काल कॉल.
हो कां?
हा. या माझ्या प्रोग्रॅमला.
हा.
पहा? दीपांची पण, तब्येत चांगली नाही आहेे.
हो. दीपमची तब्येत, सुनीलशेटची तब्येत चांगली नव्हती. आता जरा, छान आहे. म्हणजे, थोड्यापैकी ठीक झाले.
नव्हती. आम्ही हीला पण, हॉस्पिटलला नेलं इन्शुरन्सची कीती दिल तिला? व्हॅक्सिन. परवा. पण काल, तिची तब्येत चांगलीच नव्हती. नाही-नाही, डॉक्टर बोलला त्या वॅ क्सिन मुळे नाही आलेला आहे म्हणे, वॅक्सिन तर प्रिव्हेंट करते बोलली. हा व्हायरल इन्फेक्शनला. पण आपण कालच दिली ना म्हणे, परवाच्या दिवशी. दिली. आणि ते लगेच नाही म्हणे, पाच दिवसानं असर करती म्हणे ती व्हॅव्क्सिन. ते पण ताप वगैरे नाहीे येत. म्हणजे. जे पण व्हायरल इन्फेक्शन, बाळाला लागतात ना. ते लागत नाही त्या व्हॅक्सिनमुळंम्हणे. हे मच्छर मुळे झालं म्हणे, मॉस्किटोजमुळं. तुम्ही जास्त पाणी व गैरे.. असं. ते वापर ना.
आता जरा ह्मम्
आणि, संध्याकाळच्या वेळेला. डोअर लॉक करायचे, मच्छरदानी लावायची. साठवलेलं पाणी, नाही ठेवायचं घरामध्ये.
हा, अशा सगळ्या गोष्टी घ्या. काळजी करा, बाळाची. वातावरण सध्या, दूषित होऊन राहिल. त्यात पाऊस नसल्यामुळे, बारीक केिळे-चिलटे
माहिती आहे का तिचं? काल एकशे एक फीवर गेला होता ताप.
अरे बापरे! खूप झाला आता मग.
ह्म, मग काय आता.
साण, तपलेली होती. अ.. अ.. अशीच करत होती, मग.
हो कां.
खूप टेन्शन आलतं आम्हाला, आज जरा मोकळी खेळायली तर मग चांगलं वाटायल.
आज माझा दिवस पूर्ण बिझी गेला मी जरा त्या प्रोग्रामला गेले होते आमच्या बिझनेस बद्दल आणि परत तर तिकडन आल्यावर मग थोडेसे. घरात काम केले त्याच्यानंतर आम्ही स्वाध्याय स्वाध्याय कर. प्रतुंदारा चा त्या सध्याच्या सध्या, मध्ये मग ते भाऊकीरीसाठी. एक जोळी आली होती आमच्याकडे, दादा आणि भाऊ. त्यांच्यात, इतका वेळ गेला. तर मग मला स्वयं पाला जरा, वेळच होऊन राहिलेला आहे.
ह्म.
हा हा सोरली.
हाच किती तुम्ही ती गज मग त रे.
आणखी काय म्हणतात तुमच्या पप्पांचा बिझनेस काय म्हणतो.
आमच्या पप्पाचा बिझनेस चांगला चाललाय.
छान चांगली गोष्ट आहे.
हा जमलं तर आपण गुलाबजामन केलेले.
वाव मस्त भारी डिश
ढग.
मज्जा केली मस्त तुम्ही छान.
तुम्ही काय केलं मग
हा मी बसतेच.
स्वीट नाही बनवलं का काही
अ स्वीट नाही बनवलं मी आज तर मला स्वीट खायची. हा इच्छा हुन राहिलेली आहे तर मी गुळ आणि पोळी खाल्ली की
आमचं तर प्लॅनिंग चाललं होत असं काल रोशयचं सकाळी. खवयच्या पोळ्या पण खव आणलाच नाही तर खवयच्या पोळ्या कडून
हो ना मी त्या दिवशी खूप म्हणजे लक्षात घेतलं की राजला येताना सांगू खवा घेऊन ये. पण मी विसारली पार नंतर लॉजवर लक्षात नाही आला.
पान लगेच भेटत नाही. आज पप्पा न उद्या आणण मी आज काही चांगलं म्हण. हा काकुल भेटला आजचा चांगला भेटला मग पाहावं लागतो ना तो पण काही मिस्कवाला आहे का काय आहे.
हम्म आजकाल फॉल्टी खूपच भेसळयक्त येऊन राहिलेलं आहे सगळं.
हम्म त्या मच.
हम हम्. त्यामुळे जे खायचं जरा सांभाळूनच खायचं पनीरही काही इतकं छान नाही मिळत.
हम्म.
आणखी काय तुमच्या मिस्टरांचा बड्डे कधी आहे.
तेवीस ऑगस्ट
तेवीस ऑगस्ट खूप वेळ आहे अजून
हो.
हम् तुम्ही दीपमच्या त्याला यायचा प्रयत्न करावा.
ह तसा तर प्रयत्नच करायचा आहे.
हम्म छान नांदूर्यावरून बसलं की व्यवस्थित जाय. नांदूर्यावरून बहुतेक सगळे.
नाही शक्य माझा इतका लंबा प्रवास होता आता पुन्हा बसचा ते
मग तुम्हाला सरळ हे असं, परवडती. कुठे अ ट्रॅव्हल्स एकदम बेस्ट धकधक नाही काही नाही. मस्त बसलेली सकाळी तिथे
का येतो पण बाळ आहे ना छोट माझ
आता बसपेक्षा तर कधी चांगलंच आहे ना,
थोडं आपलंच बेडशीट वगैरे आपलं वापरली. सगळी वस्तू तर चांगली गोष्ट आहे.
हम्म,
काय बोलल.
काय म्हटलं? तुम्ही आता
नाही जसं, अ बाळासाठी आप आपलं घरचच वापरला वस्तू हे बेडशीट खाली टाकायचं. तर मग ते व त्रास नाही होणार ना
तिच्या सोबतच असतो. फक्त तुमच्या इथं काढलं नाही. मी इथं सगळं काय.
हम, नाही पण मग अस, ते सग आली वेळ आता पुन्हा पुन्हा, थोडी अशी वेळ येती. बर्थडे चा तर एकच जातात. पुन्हा कोणते कार्यक्रम होणार आहे नाही का ओ,
शिकली ते,
हम, तस प्रयत्न करा अमृतालाही सांगा, तुमच्या आईलाही सांगा. तुझ्या आईला सांग, पप्पाला सांग, अमृत त्याला सांग,
हा हा, सांगते पप्पा तिला बाय बाय शिकवलं, तर बाय बाय करते. आता
हो का, बर
हम्म,
लगेच शिकती र एका ह्याच्यामध्ये शिकती ती
लगेच शिकून जाते ती,
हा, तिलाच ना आयुषनी तिला शिकवलं, पप्पीच ते ते पण करते.
हम,
कालची रिलीज होती, आमची गुडिया
ह हम्म,
हो,
शांत झोपलेली होती. हा त्यात डबल, एकदा डोस देऊन घेती मेडिसिनचा
हो हो, चालेल.
आणखी काय म्हणता.
काहीच नाही बघ.
तुम्ही ना एक करा.
काय?
मला
याची रेसिपी देऊन द्या आता दोन मिनिटात जास्त वेळ काही घेऊ नका माझा तुमचाही देऊ नका मला
मला एकदा पालक पनीरची तुमची रेसिपी देऊन द्या फास्ट
मी पालक पनीर बॉईल करते धुन घ पहिले वेळा ह नंतर म बॉइल कराला टाकायचं त्यामध्ये थोडीशी चार पाच णे टाकायचे साखरीचे तथ बॉइल झाल्यानंत काून ठे होते तसाच राहायच म्ह अदरक लसूण ची बारीक पेस्ट प्लस त्यामध्ये दोन ग्रीन चिली घ्यायच्या
हा
हा ते झाल्यानंतर ते कढईमध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं फक्त आपल्या कांदा वगैरेची पेस्ट करायची टमॅटोची पेस्ट करायची कांदा मी थोडा कट केलेला पण टाकते आणि पेस्टवाला पण टाकते ह
तर दोन्ही पण एकत्रच बारीक करायची का हो
तसं नाही टोमॅटोची वेगळी पेस्ट करायची कांद्याची वेगळी करायची हा आणि कांदे बारीक एकदम कट करून ते थोडं टाकायचे म्हणजे खाळतानाच थोडं स्ट्रेक्चर येतं तोंडामध्ये चोकड चोकडा लाग ते उद्याच्या नंतर तर मुते झाल्यानंतर पय लागत काय अ दोन्ही पण ग्रेव छान झाला त तेजपत्ता ते खडा मसाला तर टाकसालस ना तुम्ही हम
आणि बटर वगैरे टाकायचं का
बटर वगैरे टाकायचं आणि पनीर डाय